अगदी अरे यार मी आता डिनर मध्ये कायतर स्पेशल बनवाव म्हणते तर ना मी पिझ्झा बनवनारे तर मला तू ते पिझ्झा डो कसं तयार केलेली सांगतेस का जरा
होय सांगते की अरे ते पिझ्झा डो लई इझी आणि लई सोप्पा आहे तेला साठी ना मैदा आहे तुझ्याकड मैदा
हा मैदा आहे की घरात
हा मग मेदा घे त्याच्यामध्ये तू आपलं ते चपाती बनवायच ते आटा आपण ऍड करू शकतो
कुठला राय हेचा गव्हाचा
आड कर त्याचा म्हणजे जराच क्वांटिटी ठेव का आता समज मैदा तू चार अ चार चमच जर टाकलीस ते वाटी चार वाटी जर टाकलीस तर ते जे घवाच आहे ना ते नुसतं अर्धा वाटी टाक आणि त्याच्यामध्ये हे ना अर्धा वाटीचीच क्वानटिटी तू कॉर्न फ्लावर टाक जरा ते हां टाईट वाला पाहिजे ना
हा ठीक आहे पण आपला बेस तर मऊ असतोय ना
मऊ असते तेच तर सांगायले आधी तेजामध्ये काय कर तू सोडा टाक बेकिंग सोडा इनो टाकू नकोस सोडा टाक. काय आत ते इनो टाकलीस ना ते फुलणार. बडबा ती आत आपल्याला काही टाकायचं नाही आपला पिझ्झा बेस तयार करायचा. मग ते बेकिंग सोडा येतंय ना स्पेशली तेच टाक हा. आणि ते टाकून काय कर आता बघ तू कुकरमध्ये पण लावू शकते. आता काय आहे, एक कुकर घे. त्याच्यामध्ये स्टँड आहेे का माहि त्या स्टँड टाक.
कसलं स्टँड ठेऊ?
कसलं स्टँड म्हणजे माहिती आहे का ते अ आपण काय पण बनवतोय एक आपण. हा ते पॅन आहे ते माहित आहे असं चौरस टाईपचे.
हा हा.
हा ते पॅन ते तसं त्याच्यामध्ये ठेव कुकरमध्ये आणि पाणी आणि जरा तेच्यात ते टाक अह लिंबू. जळायला नको खाली हा आणि लिंबूचा पण टेस्ट छान ये ते मग काय कर ते लिंबू टाकून है ना अह त्याचावर ते जे अह आता तू डिश घे, त्याच्यामध्ये हैं ना तू तेल लाव जरासच हा. तेल लावून ते बॅटर त्याच्यामध्ये टाकून आत बेक करायला ठेव.
बर मग ते बेक झाल्यानंतर?
हा आणि बेक झाल्यानंतर तेला ना पंधरा मिनिट
नको असं काय तर सांग मला.
तर मी सांगायलोय. ते बेस खाली करपत नाही, कशाला? आपण लिंबू टाकलंय ना.
अच्छा लिंबू टाकल्यामुळं करपत
करपत नाही. मग ते लिंबू जर टाकलीस आणि ते डिशवर जर तू ठेवलीस आत मग ते करपत पण नाही त्याचा लिंबूचा टेस्ट पण येतं. ते अस तेवढं येत नाही खट्ट खट्ट. बट ते बेकिंग सोडा टाकले मग आणि लिंबूचं आणि त्याचं कॉम्बिनेशन कसं असतंय. हो ना ते सॉफ्ट बनवते त्याला कळालं ना लिंबूच तू एकदा एक्सपेरिमेंट करून बघ. हा मग काय आहे आता ते जर आता तू ते पंधरा मिनटेच ठेव. तर मग ते करपत नाही आणि पंधरा मिनिट नंतर हे ना एक हा टूथपिक येते माहिती
हा टूथपिक माहितीये ना ते टीथ क्लीन करणारी असते तीच ना
ते टूथपिकनं चेक कर आत असं अह घालून असं बाहेर काढ जर ते टूथ पिकच्या एंडमध्ये असं आटा तेन टाईप दिसला तर अजून नुस तर दोन मिनट ठेव दोन मिनिट नंतर परत चेक का? आणि हा ते. टूथपिकानं मधीच तू डायरेक्ट असं करू नकोस तुला साईडमध्ये असं अ होल पण बघ
ठीक म्हणजे त्याच्या आत घुसून बघू ना
हा घुसून बघ बर ते साईड मध्येच बघायला. लागतय तुला.
साईड मध्ये का प्रॉपर मध्ये बघू शकत नाही मी?
नाही ग आता तू मधी केलीस ना ते त्या भाफ आहे ना पाणी ते आज जाणार आणि ती चिक्कट होणार
अच्छा म्हणून साईड ला चेक करू होय ठीक आहे.
का आजचं पणजे फुललं त्याचा भाफना बाहेर निघल. आणि त्याच्यान अजून ते सिझल प्रॉपर मधी केलेस ना तर ते पाणी खाली घेतय.
अच्छा.
म्हणून. आणि ते जर बेस रेडी झाला तर तू आता सॉसेस घेऊ शकतेस. कुठले स त्याच्यामध्ये सोया सॉस ते टाकू नकोस.
सोया सॉस का भरतेय.
आगत काळ ते सोया सॉस. ते पिझ्झा मध्ये पडत नाही
पण माझ्याकडे दुसरे कुठले सॉस नाही तर मी सॉस कुठून प्रिपेअर करू? माझ्याकडे फक्त मेओनीज आहे आणि पास्ता सॉस आहे.
हा पिझ्झा पास्ता सॉस आहे ना काय पास्ता सॉसेस आहे.
ह. तर त्याचं काय करू मी पास्ता सॉस आणि मेओनीज च काय करू
मिओनिज टाक. ठीक आहे जरासं पाणी टाक. आणि पाणी टाकून ना त्याचामध्ये या लाल मिरचीचा पावडर आणि जरासा काळ मिठ
काळं मीठ म्हणजे कुठलं ब्लॅक ब्लॅक पेप
अरे नाही ते पिंक कलरचे ये ते मा ते काळमीठ दगड हा रॉकसॉल तेला हाय ना पिसू आत टाक ठीके आणि जरास ते क्वांटिटी टाक पुन्हा ना त्याला एकदम असं उभारलेलं ठेव जरा हा नंतर ते हाय ना फ्रीझरमध्ये ठेव जरा ते जर थंड झालं अरे ते गरम गरम कस लावणार तू हां सॉस
अच्छा
तोपर्यंत हाय ना तू ते व्हेजिटेबल्स तेन कट करून घे ना
ह हां व्हेजिटेबल्स मध्ये काय काय टाकू
मधी बघ तुला ढबू मिरची पाहिजे ते टाक कांदा हाय आपण कॉर्नफ्लाअर अ सॉरी कॉर्न नाय ना ते पण तू टाकू शक तेस हाय ना
माझ्याकड बघ कुठले कुठले इनग्रेडियंट्स आहेस
कुठले सांग हां
कॅबेज ये, ऑलिव्ह्ज हेत.
ठीक ये.
परत कॅप्सिकम आहे आणि गाजर पण आहे आणि पनीर सुद्धा आहे.
ठीक ये मग आता बघ तुला पनीर चा अगर पिझ्झा बनवायचाय. तर ते पनीरला काय कर फ्राय कर
पण ना माझं पनीर कसं मी बनवणार आहे, ते दूध आमचं फाटलंय त्या दुधापासन बनवणारये तर ते कसं बनवु?
ते तर बघ आता अ ते फाटलेलं जे दूध असते ना मला तेवढी रेसिपी माहित नाही बट ते दुधान बनते तेवढं माहित आहे मला नसलं ना तर तुझ्य कडे इनग्रेडियंट् व्हेजिटेबल्स तेन आहेच. मग ते जाण तू बनव. काय आता ते बेक झाला आपला बेस
हा
त्याच्यामध्ये ते टॉफिन्स तेन टाक इनग्रेडियंट्स व्हेजिटेबल्सचे पण असते
हा कॉर्न कॉर्न जास्त टेस्ट... तील
बग तुला कसं पाहिजे तुला जास्त कॉर्न पाहिजे तर तू टाकू शकतेस अदरवाईज ना मिडियममध्येच टाक.
मीडियम मध्येच टाकते.
हा मग आता काय कर आता ते बेस घे त्याच्यामध्ये जे सॉस ठेवलेलीस तू ते सॉस लाव सॉस लावून ते सगळे वे.. व्हेजिटेबल्स, कॉर्न तेन टाक. बरोबर तुला कसं.. पाहिजे पनीरचं पाहिजे तर तू पनीर ते बनवून या फिर बाहेर.. न घेऊन त्याला फ्राय करून टाक आत.
हम्
तसं पाहिजे तर ते कर नाही तर व्हेजिटेबल टाकून पण तू करू शकतेस.
ठीक आहे
त्याच्यावरती आहे ना, चीज आहे ना तुझ्याकडे? काय ते पण नाही
चीज आहे की चीज आहे अमुलच.. ते ग्रेटेड चीज आहे.
ठीक आहे मग आता ते चीज घे आणि त्याच्यावर असं खिसून टाक आणि तुला मोजरेला चीज माहिती..
लाची
तर ते मोजरेला चीज आहे ना तुझ्याकडं.
आहे आहे.
हा व्हेरी गुड मग आता ते मोजरेला चीज पहिला टाक नंतर वरून ते खिसून क्युब्स चेज येते ना ते टाक. आणि त्याला आहे ना बेक कराय लाव. ओव्हन मध्ये आहे ना तुझकडें ओव्हन!
हा ओव्हन आहे टोस्टर पण आहे. सगळं आहे.
हा तर ओव्हन मध्ये जर तू ठेवलीस तर त्याला पंधरा मिनिटेच ठेव जस तू बेस ठेवलेलीस.
अच्छा पण मग जर ते बेस पंधरा मिनिट ठेवला परत इ इकड ओव्हन ला पंधरा मिनटं ठेवलं तर
नाही आता ते ओव्हन मध्ये काय फीचर अस ते खालतून पण हिट असते वरतून पण करू शके तर खालतून करू नको कारण की बेस तर शिजले ऑलरेडी बरोबर ब्राऊन झालाय... मग त्याचे सेटिंग आहे वरतून कर वरतून ते असं हिट दे त्याला... मग ते वरतीच ते शिजणार... बरोबर... आणि जरा असं वाटलं की ते पनीर असं करपायलय तर जरा काय कर ऑइल स्प्रे कर अस ऑइल लाव.
बटर लावते ना त्यापेक्षा.
हा बटर पण लाव त्याचा छान टेस्ट येणार बटर पण लावू शकतेच नाही तर ऑइल पण लावू शकतेस तेल लावून तेला ना गरम करायला ठेव.
हा.
बरोबर पंधरा मिनिट आणि जर पंधरा मिनिट नंतर तू ऑइल लावली असत तला नसतं दोन मिनिटच ठेवा
ठीक आहे चालेल असं पण करते मी चालेल मला कळलं आता तू काय सांगितलीस आणि हो माझी मम्मी ना एक साईड डिश म्हणून पाणीपुरी पण बनवाला तर गोड पाणी कस बनवायचं जरा तुझ्या स्टाईल मध्ये सांग ना गुजरात - -
अच्छा ठीक आहे गोड पाणी बगा - - मी कस करते पहिला तर आम्ही इमली घेते माहितिय इमली आणि प्लस खजूर
हा
हा आता ते खजूर आणि इमलि आहे ना आम्ही पाणीमध्ये टाकून भजायला ठेवते त्याला समथिंग आता बघ सकाळी आम्ही ठेवलं तर दुपारीच आम्ही करते. त्याला.
हा.
मग आता ते झालं आता तिला आहे ना दुपारी मतलब तू घेतलीस त्याला आहे ना आतल बी तेन हाय ना आणि काढ.. काढून आहे ना.. त्याला एकदम ग्रँड कर... बरोबर आता त्याला ग्रँड केलीस त्याच्यामध्ये लाल मिरची बघ आम्ही टाकतोस का जरा गोड ह बट त्याच्यामध्ये जरा असं तिकखट पण झाला पाहिजे ना. मग लाल मिरची पण टाकते आणि जरी मीठ पण टाकतोय आम्ही आता ते गोड तर हायच बरोबर आणि तेझ्यामध्ये जरा शक्कर पण टाकतोय.
साखर सुद्धा....
गुळ टाक तु गुळ टाक..
गुळ...
होय गुळ गुळ जास्त हेल्दी असतय ना म्हणून गुळ टाक गुळ टाकून हाय ना त्याला गरम.. करायला ठेव आणि तेला मतलब ग्राइंड कर पहिला मिक्चरनं या फिर हँड मिक्चर....
ठीके...
नंतर तू डायरेक् गरम करायला ठेव तेला पण दो मिनिट गरम कर आता ते चटणी प्रॉपर रेडी होन
आणि मग ती पाण्यात टाकून मिक्स केली तर चालते
नाही ते पाणीच बनणार बाळ आता ते तू जर केली सध्या
म्हणजे तू डायरेक्ट म्हणाल्यास काय डायरेक्ट गॅस वर ठेवून बनू
हा आता त्याच्यामध्ये पाणी टाकलीस सगळं टाकलीस तेवढीच तू क्वांटिटी घे ना तुला केवढी पाहिजे पाणीपुरी साठी
ठीक आहे
ठीके काय माहिती पाहिजेल होती
नाही नाही
ठीक आहे मग ठेवते हां
ठेव ठेव
हो